हो हां आंला आंला हां हां उचलंत नव्हतां आंला आंला त्यांला स्वीकारला नाहीं करतां येतं अं हं अं हं हं हां नाहीं नाहीं बसेल आहे नाहीं देतो देतो कांनाला लावतो हॅलो
हां बोलं आवरलं हां झालं झालं
ते जेवणांर आहे दोघं जणं कायं ऐकतं आत्याशी बोलतं होतो
गोलू गोलू आंला की तुलां व्हिडिओ कॉल करतें
अरे ते वांकर एक साईडला सरकूं बसली क निटं होतं कां नि पाला आणि नाहीं तरं दुसरया घरांत होतंय ते परंत इशां खूं बसली होती नां
अरे देवां त्यां आधीच ढिल होईल होतं आंज आंला कायं सर्वज्ञ सर्वज्ञ
हां ते आल्यावर व्हिडिओ कॉल करं मलां यांचं मशीन
मलां नाहीं जायचं आंज त्यांला म्हणलंच नाहीं नाहीं तरं रोज आजीला फोन लाव
हम्मं
फोन करूंन
हम्मं ह
कायं भाजी पाला
सांगतेने मटांची भाजी आनली भेंडे केले तिलां मंग भेडे केले कांहीं अं बरंच केलां तोंडसंख अ हॅलो बाजारांत नां आणलीच रे ते बाजारांत आणली ती अशी ते नाहीत कां नीलम सारखेचं हां चारपचस
लेय मोठी दादा.
हा ते नाही आले. गोल सारखे वेगळच प्रकारे एक किलो नीलम आणले आधी आणि दोन किलो कलंबी. कोलंबी आणि दोन किलो.
आता आणलं.
बरे एवढे घे खाऊन आता.
हा आलू बर का.
हम्म. त समुद्र म क बिघाडकता खटा छान प खाळ नाही त्यांना नाही.
हा,
ट्रनकी भारी संयुग्र म हमारा नाही आहे तर सौ ह मां है बसे समज नाही आ त्यालाशी उभीत लावली ना तर नाही म्हण. आहे ना हा फक्त तेवढंच. तो बरोबर करून देऊ याला मणा घालीत टाकून तुम्हीना किरकोळ काको कामच. नकाळशी तिने परत येऊन टाका. अला का गोलू.
गोलू.
ह
गोला आला माझा गोला.
ह
हा पॅडवल्ली करून आला पाण्यात खेळत होता का. काय काय माहिती बाई नाही रे पाण्यातच खेळत होत. ह बोल हॅलो मी पावसात खेळलो. कोतेो आ हॅलो हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो बोला. हॅलो, हॅलो मी पावसात खेळलोय.
पावसत खेळले. याच्यावर रांगणार व्हिडिओ पून आधी याच्यावर बोलून. हॅलो,
हा,
पावसात खेळला तू?
हा पावसात.
हा छान, छान खेळला ना. कपडे बदलून घ्या मग, कपडे बदलून घ्या. अं स्कूल ला गेला होता भाऊ?
मी पावसात खेळलो आजी.
हो हो हो पावसात खेळला गाणं म्हणला पावसाचं गाणं?
के एवढं पाणी कसव ओल झालं ते?
पावसात खेळलो म्हणतो.
तिथं पावसात खेळत होता वाटत.
हम्म.
हम्म.
कपडे बदलून घे मग बोल ह. छवाशी बोलबर का मग व्हिडिओ कॉल करील. हॅलो.. कपडे बदलून घेना भाऊ.
काय?
कपडे बदलून घे.
मी भु काळी ह, का बर नाही खल्लं? खातो ना, पण खाल्ल का बर नहीं तू?
दे दे त्याला जेवायला दे मग करेन जेव करून घे कपडे बदलून. हा ना रडत होता ना तू? मुलांनी डबे नाही खाल्ले का? हा. हम्म.
कशाला.
दे त्याला जेवायला दे.
हा जेवु घलते चालू राहु दे मग ते पाच
हम्म
का बर टिफीन नी खाला बोलला? म खाऊ घालून. हो घालते ह मम्मा खाऊ घालते. गाण दे दे देन लाऊन हा लावते लावून देना.
गाण लावून. गाणं लावून देऊ तुला. ह् ना खालीयच
अरे भाऊ रडत होता का? हम्म काय म्हणत होता तू मम्माकड जायच असं म्हणत होता.
बत च
हम्म, रोडून नाही ह एवढे.
शाळेत जावा दिदी शाळेत गेली पाय लगेच येतोन थोड्या वेळात. ह
ते व्हाय कस हे टाकीत आहे.
हम्म काय?
वाटच पाहत असल ती हुन कि म टाकी ते. हुंदके टाकीतो.
पाह्य बर मी तुला मगाशी म्हणली तहोती. व्हय ग. पाह्य बर मघाच म्हणलं अकरालाच पाठवायचं ना मग. मग? लवकर पाठवीत जावा अकरा वाजता.
हा. तेच.
ह. मग एवढं पाह्य बर लेकरू किती. त्यांना काय किंमत नहीं शिक्ष एवढं मग? जाईल जाईल काय एवढं वर्ष काय नाही. हम्
बोलून
बोल.
कशी बॉल ए पाह्य त्याची. काय रडतो? एवढा रडत होता तो? हं. रडत होता काय म्हणत होता?
मम्मा कडे जायचं. ममा क -
जाऊन पाह्यल? ह कुडं?
तू न मारलं नाही ना?
तुला मारलं नाही ना टीचरनी? मारलं का? कस मारल?
कुड मारलं कसं?
अजून नाही मारलं ना?
नाही. तू तूच रडत होता ना?
होता ना? तू बसला होता ना क्लास मधे? असं अभ्यास- करायला बसला होता ना तू? होते ना मुलं? काय शिकवला?
मग किती दादा दिदी येत्या. रडती नहीं ना ती.
सी डी हा. आज गोलूला ए बी सी डी शिकवली बर का.
हम्म. हम्म. गोलू रडतो रे. गोला. गोल्याला जेऊ घाल. माझ्या गोल्याला जेऊ घाल. थोडस खायचं ना भाऊ. अर्धा मर्दा. संकूची मीटिंग होती का? हॅलो.
हा. बोल ना.
त्या मॅडम म्हणे एवढी मोठी पोळी देत्या.
हा.
नाही पाऊन तास पोरांना तेवढी पोळी खायला लागतो. त्यांची पोट- किती क ए? छोटीशी निवदया वाणी पोळी थोडीशी भाजी द्यायची म्हण. हा. मुलं कवर बसत्या खात म्हण, पाऊन तास लागतो. म उद्यापासून छोटीशी पोळी छोटीशी भाजी द्यायची. हम्. मुलांना भाजीपोळी सोडून- भाजी पोळी सोडून काहीच द्यायचं नाही. एकमेकाक मुलं पाहता जेवतीनी काय नाई काय नी याच तेन ते अजिबात फ्रूट मि द्यायचा नाई भाजी पोळीच कोणती भाजी पोळीच द्यायची. छोटीशी बाय पोळी छोटीशी भाजी.
काम
हम्.
बोल ना.
हॅलो.
हा.
संपला का तो फोन हेच फोन संपल
हा याला फोन करते व्हिडिओ कॉल गोलुला.
हा हा.
कर का तुला हा?
हा कर.